बोल ते डॅशबोर्ड पण नाइ कवर नाइ खांब ते त्यावर बघायचं आणि मग त्यात ते यास अ हे असते. काय अं चेक युवर म्हणून असते काय तर हुईना झालेय बॅग जाईना यात न मट पात ना मट मी तुला स्क्रीनशॉट पाठव ते की त्यावर बघ आणि प्रत्येक हे झाल्यानंतर रिफ्रेश करायचं म्हणजे मग ते टास्क त्यांना जात जात्यात. तेनी चेक करतात. हम्म. तू अगोदर पाहिजे होतीस अगोदरच लय भारी होत्या स्टोऱ्या हा आ. मला ह म्हणलं पण अगोदर अस वाटलेलं की फ्रॉड वैगरेे असलं म ते सरांनी रेफरन्स केलं त म्हणून केलं.
अच्छा.
नंतर म चांगलं वाटलं करायला. हा
तुझ
तुझा आवाज इना गं
दिवस कसा चालाय काय काय
काय करते झोपायचं च उटायच जेवायचं टीव्ही आणि मोबाईल
तेच काय बोरिंग झाले आता
होय का नाही खरचं मी बॅलन्सच मार - व्हवतो आणि मगं म्हणलं हे कार्या - करायचं सारखं कुणाकडनं घेऊ हॉटस्पॉट. म्हणून आणि मारलो.
हा आणि कसं माहितीयं क जे आपल्याला बोलायचं.
बॅलन्स संपतोयं. गरजेच्या वेळेला बरोबर संपतोयं.
ते मात्र आहे.
सगळंच अवघड बसतयं.
हम्म.
काय? आवाज येईना गं. हा हा आता आला. तो डयरेक्ट म्हण सांगाा्या
हम् कुठं करणारं आहेस कायं ठरवलीस? तुझा आवाज परत हे यायलायं.
आता बघा आता आला का.
हा ते मगाशी बोलत होतीस तू चेंज केलीस काय जागा.
नाही.
हा आता आला.
हे म्हटलं .
होय तेच की बरं झालं.
एवढं बघाल्यात. हो ना मगं कुठचं भेटना जॉब.
जॉबच नाही आहेत.
नंतर का डिग्री मिळणार बाकीच काही मिळणार नाही एक्स्पिरियन्स नाही का-
होय.
म्हणजे अ कशी एवढी शिकलेय त्यामाननन उपयोग तरी करायला. अजून कुठे तरं नुसतं शिकून काय उपयोग होत नाही. ॲप्लाय करायला पाहिजे कुठ तरी.
ते उघंच नंतर रिग्रेट होण्यापेक्षा केलेलं बरं.
हा म्हणजे ना असं वाटलं की. करूया मगं तेव्हा तर काय वेळ निघून जात्या.
पण आणि मगं नंतर ना प्रॉब्लेम होतेयं.
बरं. ऑलरेडी एक पडला आहे. माझ ऑलरेडी एक पडलेला आहे.
तुझा होय ते इंटरव्ह्यू मध्ये बघतात गं सगळं.
होयं. सगळं इन्फॉर्मेशन द्यायला. कि का. का पडला? हम्म.
मगं.
हम्म. मशीन ला अजून त्यात मधलं तर एमसी ला
हम्म असणारच आहे की
आता मला एक सकाळी कॉल आलता दिव्या पाटील ची संधीप पाटील म्हणून म्हणजे ट्रू कॉलर ला आलत पण ते सांगत होते कि ए विचारलं ना मग संडेला येेतीस का
हम मला तर किती अकॅडमी मधन फोन आलते
मी मी विचारलं पहिला की पीटीन कशी आहे ओपन ला किती
हो आय ओपन ला जास्त हाय
बर
सायबरला तर बहुतेक लाखामध्ये हाय सायबरला तर लाखमध्ये आहे
बेउप
ओपन मध्ये
हो
कास्ट मध्ये असाचा फायदा आहे भरपूर
बोळ कास्ट मध्ये ब आपल्याना भरपूर फायदा आहे
तर अवघडच असत शिव सोडायलाच लागलं असत
बाकी काय म्हणता ते आपलं स्कॉलरशिपच झालं म्हणून आता बीसीला नाही तर वीस हजार गेले
गेलास तर शेवटला शेवट शेवटलाच बरोबर सांगितलेत
बो
सांग
म्हणजे सरांन दुसऱ्याच चेक केलेत म्हणून विचारलं सेकंड इयरच फॉर्म भरलाय का नीट आल अजून आले नाहीत
अव तुझा पण सेकंडदा भरला नव्हता ना
नाही अग माझ गॅस सर्टिफिकेट नव्हतं ना
हम्म माझं पण उत्पन्नाचा दाखला नव्हता
त्यानी विचारलं होतं काय एक वेळेस मी स्वारेन पण नीट करून द्या तर सर म्हंटले की ओके माझं मी बघतो काय आता काय काढू नकोस आणि थर्ड एयरच फॉर्म भरताना म्हणायलाच लागतं मी कुठं बोलले तसं
त्यांनी त्यांना म्हणजे असं हे नव्हते का
का
कळत नाही त्यांना
नाही नाही ते कळत नाही काय काय मुद्दाम करतात बाकीच सगळं कळतंय की
हस स जाऊदे आता काय करायचं संपलं
हंप वरत वाटुन नेल्या ते
होय तिनरी टरहललित नव
पींदा रिटायर होतायत रिटायर होणार होय अग ते बोलली होती झालेले परत आले ते
काय दुसर कोण नसेल बहुतेक
कॉलेजवाल्याना न्यायाला नको होय आपल कॉलेज भारीये नाव केस हा हा भारीच हम्म हम्
मग
हम् हम् ह निवांत चाललेलं आहे कशाच टेन्शन नाही काय नाही त्यांची म्हणजे तेच एवढतणतालाय
होय तेच का
अ ह इंस्टाग्राम नाहीये
हम्म्म होय निवांताय तरी
काम करत आले त त्याच्या जवळात आले त्याच्या कामाला जवळात आले
कुट जाते स् आतना तू सांग मला मी सांगतो तुला
एक मिनट दुख ब
हॅलो हा बोलकी
नाही नाही मम्मी ब बलते
हा
लंय ग तुझा
चालूय आमच्यात पण
तेचत गडासून सलते लसूण सोलते म्हटलं
होय काय
हम्म
काही नाही मी निवांत हाय बघ
हो का बाकी काय नाही
शिटटे वाला का ह
ते म
तेच ऐक आले
मुंड म्हण ना क लसून सोलते कि ज आ एक मिनट म जात
असं गॅप घेऊन चालत नाही ग
हम्
होय परत फोन फोन कुणाला केलीच तर गॅप घेऊन होकत नाही तर पैसे कटतात ह
हम् हम्म नाही नाही
हा सांगितलं ग म्हणणच
हो नाही नाही मी बोललो होत ते पण जे लक्षातस
करायचं.
होलंच ग फक्त तुला सांगून ठेवणार हाय.
हा. मम्मीला सांगायचं. मम्मीला माहितीयं नव्हं.
माहितीयं तिला हे माहिती पण मध्ये बोलायचं नाही म.
आं.
मध्ये बोलायचं असतय ना ते माहित नाही ग. अच्छा, ह.
हम्. हम. म्हणूनच सांगितलं.
सांगताय तसं बघाय तर बॅकग्राउंड आवाज येतोच ना.
बॅग्राउंड ला होय ते पण येऊन चालत नाही बाई
ह मग फोनचं कशाल काढलं हे फोनच कुशाला काढले म. फोनचं कशाला काढलं तर फोन तर येणारच की
विचार की त्यांना. ऐक. कलाच ब
गप ये.
ए तर विचारते ती अनुजा काजूवे कुठाय?
ये गप्प रे मस्करी केली
ते काय चेष्टा - - मगं काय?
ह नाम म आमत.
जेवण बेवण करत्यास काय नाही मग?
येत मला सगळं.
येतय ग करत्यास काय नाही विचारालोय
करते मग
तेवढंच मम्मीला आराम.
येत मला जे करते मी अस.
होय. कवा तर करायच.
होय. कवातर नाही रोज.
रोज करतेस?
हम्म.
भारी हाय बाई मी कवातरच करतोय.
मनात आलं तर.
मना झाल
मग.
हम्म.
सेल लागलाय ग इथ ते रेनूज कलेक्शनला
प
होय.
हम्म हम्म
टॉप नव्याण्णव रुपयाला भारी हाईत.
हा. मग वाव!
नव्याण्णव ला वेस्टर्न कुठे मिळते
बाईच की.
जातो बघतो मी पण उद्या जाणार आहे
लीस अ मार्कलिस्ट, मार्कलिस्टतेन
अ फाईलची.
हा
नाही. तेच तुला विचारल तू घेतल्यास काय?
माझ मला मी घेतले क्च्युली ऑनलाइन काढले मी.
ऑनलाईन आहे कि आहे तिथं जाऊन गं.
तिथ जावून नाही घेतलं मी.
मगं तेच विचारल कॉलेज मध्ये मला पण ते पण घ्यायचंय आणि एल सी पण घ्यायचंय.
हा.
ते ह्याला डॉक्युमेंटेशन लागते नाही.
होयं.
मगं त्यासाठी मगं आ कवा येतीस बघ आपण दोघी जाऊन घेऊन येऊया.
मंदिर येणार आहे म्हणजे जायच म्हणा - जाणार आहे मगं तेव्हा येतीसं. हा.